हॅलो
हॅलो
काय कर लस
जरा जरा झोप येत होती म्हणून जरा पडलो होतो. डोळा ठिक दहा मिनिटं बन ब
दुपारी जरा झोप येतीया
हम्म जरा सुस्ती आल्या वाणी होतंय पडलो तेवढाच एक दहा मिनिटं पडलो खर आता फ्रेश वाटन. ह
हा हा दहा मिनट पडल्यावर फ्रेश वाटतेच
हम्म लाय कस तर वाटत. वार वार सुटले.
अशक्य हो ना.
वार सुटले पाऊस हम्म आता वारं सुटले बघा जोरात.
होय होय इथ पण वर सुटलंय पाऊस आहे.
हम्म
काय नाही जरा पोर जरा फिरायल चल म्हणल्यात.
होय कुठे जानणार आहे आंबोली?
हम्म
कसं जाणार आहे?
काय आता गाडी आहे बघायचं.
हम्म कितीजण आहे?
चौगजण चौग.
चौघ जण आहे होय अंबोली कुठे आलो होे?
अह हाय दीडशे किलोमीटर आहे इतन. गणपतीपुळे लं जाताना लागत गणपतीपुळे ल. हो जाता गणपतीपुळ्याला गोव्याला जाताना लागतेय.
हा हा हा
नगुझ्या बोट्याना हा वाडत मोठा आत्ता चालू झालाय वाटतं कालपासून.
होय. हम्म हम्म पाणी भरपूर असल?
ह चालू झालाय पानी चांगलं.
हम्म खे पावसाळ्यात जरा धबधब्या जाते म्हटलं की जरा रेस्की वाटते बा पावसाळ्यात च असतात खर धबधब. न्यूज आहे कुस्तवर बसवाले आता.
आह
एक एक न्यूज आहे आयकुस्तवर बास व्हालय लागले म्हटलं आता.
होय.
बरं हम्म परवाची न्यूज ऐकला नाहीसा काय?
कशाच?
ते गडावर न ते ढकलेली तीन ती.
एक कायदा
हम्म
अने ते वि
हम् बिचारीन पाप ते पोरग्याच हे झालं बघा.
हा
एवढं आपलं हे आहे तर पहिलाच सांगायचं ना घरच्याचसणी नायतरं. त्या पोरग्याला तर सांगायचं होय बाबा माझं असं असं हाय मी काय तुझ्या बरोबर लग्न करणार नाही. ह्
हम्म.
ते पण नाही दुसरं तर बघितलं असत तेचं जीवचं घेतली पाप. हम्म.
पहिल्या सारखं काय राहीलं नाही.
हम्म.
मग तिकडं आंबोलीला बघण्यासारखं आणि काय आहे?
काय धबधबा हाय, धबधबच की सगळे. धबधबा थोडा हाय परत परत अ वातावरण जरा आहे चांगलं. हे सगळे आपले गाळे आहेत. तरी ही झाडी, ट्रॅचिक पण आहे जरा थोडं. करायला.
ह.. ह. ट्रॅकिंग लावलय. हम्म.. हम्म.. हम्म.
ह्याच्यात आहे चांगलं.
हम्.. हम्.. हम्म.
ते आता, जावुया म्हणाल्यात.
हम्म.
दोनाचे एक दिवस अजुन, आता काय करायचं आता.
हम्.. हम्. एका दिवसात जाऊन येतंय वाटतं.
होय, जायाला ज जायाला एक तीन तास लागतंय.
हम्म.
सकाळी लवकर निघायचं.
हम्म हम्म.
फाईल, नऊ, आठ. येतयचं, सहाला निघलीस तर दहा वाजेपर्यंत जातंय.
हा.. हा. दिवसभर. तितन आणि चार, पाच वाजता निघलं तरी चालतंय.
हा दि दिवसभर फिरून. धबधबा एक, दोन तास, धबधब्यात तास दोन तास. इकडे तिकडे फिरुन एक दोन तास, चार वाजता निघलं तरीपण येते परत सात वाजता.
हम्म.. हम्म चालतंय कि मग, मग एखाद्या रविवारी सु ट्टी दिवशीच बघायला पाहिजे.
का उद्याच जा उद्याच जाऊया म्हणालतीस?
हम्म.
काय काय होतं बघुया आता. नाहीतर मग पुढच्या रविवारी.
हम्.. हम्म.
हा.. हा. बघा मग काय काय होतंय.
बघुया की आता काय काय होतंय, आता काय सगळ्यांचं कोण एकटा होय म्हणतोय.
होय, सगळे तयार तर व्हायला पाहिजेेत.
होय. दोघंजण तयार आहेत, दोघंजण नाही. नाही व्हय चालु हाय. काय ते सांगा म्हटले आता. काय काय होते बघू या.
हम्म हम्म.
हम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
आहे एक दिवस जोतो.
हम्म हम्म.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
चालतंय की.
चाय बी झाला का नाही?
चहा नाही बा चहा पीत नाही मी.
बरं हा तू दुध पित्यास नाय.
हम्म दूध पण नाही पित आता चार वाजता कवा तरच. ते म्हणलो बसा संघ जरा काही जर खायला असलं तर तर त्या नाही दूध पण नाही घेत. मग काय तर जरा वाडलं खायला असलं तर खात नाही खाय.
आहेत नाही ना.
हम्म नाही चहा बंद केला आता दोन तीन महिने झालो.
आं आं.
चहाचा त्रास पण व्हाय लागला जरा साखर पण हे कराव म्हटलं.
त्रास होतय ते चहाचा.
होय पित्त लई व्हायला लागले तो वल इकडं मला पहिला एवढा नव्हता त्रास पित्ताचा पण तर अलीकडं व्यायला लागलेय पित्त जरा काय असं वेगळं काय हे झालंय की पित्ताचा त्रास होतोय.
जागरण म्हणा काहीत वेगळ खाण्यात आलं तर.
बरं.
काय आहे? गोळी जरी मेडिकल ची वेगळी जरा स्ट्रॉग खाल्ली तरी पित्त व्हाय लागली.
कसं काय बरं एवढं कसं काय?
काय माहित इतकं काय नाय पहिला काय होत नव्हतं एवढं आता हे . कडं ही दुसरी डिलेव्हरी झाल्यापासून जरा व्हाय लागली जरा त्रास. .
पहिला नव्हता एवढा त्रास मला पित्ताचा आणि मेन म्हणजे पित्त बाहेर पडत नाही ना त्यामुळे ते आतल्या त्रास होतोय जास्
हा पित्त बहेर पडायला पाहिजे पित्त बाहेर पडाल होते की त्रास होतय ते आप .
हे पित्त माझं पडत नाही त्यामुळे जरा त्रास होतोय.
आ हा.
. त्यामुळेच आहे. हम्म त्यामुळे चहाज बंद केला एक कायतरी बंद करा म्हटलं.
हा हा. मला पित्त होतंय तर एवढं होत नाही कारण जालते पण बाहेर पडते त्याजामुळे काय एवढा विषय नाय.
हां बाहेर पडलं की काय प्रॉब्लेम येत नाई. हिथं जर नाही पडलं तर मग त्रास होतो बघा.
हां हां
काय नाही ते करायच जरा लिंबू पाणी प्यायच जरा सकाळी लवकर उ
हुं लिंबू पा हां तो एका तर त्या ग्रीन टीन ग्रीन टीनच प्याययं लागलोय मी दोन महिने झाल, आता सकाळी मॉर्निंगला ग्रीन टीनच घेतोयं
आहाल
तेव्हापासून जरा झालंय कमी त्रास व्हायच.
बरं
पहिला जरा व्हायचं सारखं त्रास आता नायी ग्रीन टी घ्यायोल तवा पासन नाही एवढा होत.
तेच असल
होच चिकु बंटी लाव.
ग्रिन टी वेट
होय वेट पण लॉस होतयं.
रेकॉर्ड होतंय.
हां
फायदे चांगले तेजी, कंटिन्यू प्यायला पाहिजे खरं. तीन चार महिने कंटिन्यली पिलीस नां तर व्हेटलाॅस होतंय व्यवस्थित.
त्याला खर वॉकिंग पण जरा पाहिजे ओ जरा व्यायाम पण
मेन ते पाहिेजे वॉकिंग. वॉकिंग जर असलं ना लगेच फरक लगेच जाणवतोय दोन मिहीन्यात.
हां वॉकिंग पण पाहिजे मगच ते जरा होतंय हेज
हुं हं
मध्ये जरा जात होतो फिरायला बाहेर पहाटे उठून लवकर
बरं
आता हे पावसाळा चालू झाल्यापासन आता बंद झालय जाया
हां आता फिरायच पण आवघड पाऊस चालू झाल्यावर.
काय करायच आता मधी जरा हां
हां
आता काय घरातल्या घरात काय तर व्यायाम कराचं म्हटल्यावर ते पण होत नाही उठून करायचं. ते कस फिरायलायं हां बघुया कसं होते संघ एकजण होत्या माझ्या त्यामध्ये दोघी जणी मिळुन जात होतो. मग ते मधी जरा कार्यक्रम तेनी आनंलीत जरा लग्न वगैरे हुतं त्यामुळे राहिलच जरा जायाच त्यात जरा आ चार दिवस गेलो नंतरनां तरं आणि तोवर पाऊस चालू झाला.
हां हां
घरात उठून करायचं म्हण ते व्यायाम खर नाही होते घरातच करायच उठून.
घरात होत नायी व्यायाम करायचं.
हुं
त्याला बाहेर, त्याला जाऊन किती व्यायाम म्हणायचाला.
ते, होय?
होय.
घरात काय नुसताच हाय, रोजची डेली रुटीनची कामं.
हम्म.
हम्म.
वाया पाहिजे सारख भेटायचं होत नाही वाटतं.
बाहेर फिरून जरा व्यायाम करायला पाहिजे. जरा होते, नाही तर कुठलं
चालतय. बघा मग, फिरायला जाऊन या मग.
हो, चालूय प्लॅनिंग करायचं, झालं तर जाऊ उद्या झाल तर उद्या जाणार आहे, नाही तर मग पुढच्या रविवारी.
हा हा, चालतय चालते. हा, ठेवू का? हा, ठेवा.